हसतात
हा नमस्कार
झाले जेवण वगैरे?
हां झाले.
बरं अं हो झालंय जेवण वगैरे त्याच्या वेळेस म्हणलं मोबाईल टीव्ही पाहणे आणि मोबाईल विषयी बोलू आपण.
हो हो चालेल.
आता सध्याच्या काळामध्ये तर सगळ्यात जास्त ते फोन मुळे लोकांचं कसं झालंय. फोन पाहणे टीव्हीला एवढं महत्वही नाही राहिलं. आणि हा मोबाईल मोबा पहिलाच मोबाईल मूळ स्क्रीन टाइम खूप जास्त वाढायला लागला. कितीही कामात हा कितीही कामात माणूस असला तरी कंटिन्यू फोन म्हणजे ते चेक करत राहतो. व्हॉट्सअपला काही आलंय का?
हा बस ते तेच झालंय आता! सतत मोबाईल पाहान! म्हणजे आपलं गृहिणीचं, पण तसच आहे ना? कि आपण काम केलं थोडा वेळ मिळाला का? मोबाईल पाहून घ्या!
समजा तुई आवाज आलाय की, लगेचच फोन बघितलाच समजा!
हो कोणी मेसेज केला का? काय आल का?
काही आलाय का काही आलाय का? त्याच्यामुळे फोनमुळे स्क्रीन टाईम टाइम जास्त झालाय, त्याच्यामुळे डोळ्याचे आजार, लहान मुलांला आपण पाहतोत म्हणजे मुलांनाही, त्याच्यामुळे पाहण्याचा नाद लागत चाललाय पण टीवीचं तसं नव्हतं! टीव्ही असं आहे की, लिमिटेड टायमामध्ये बघतं! माणूस समजा, तिथे एखादी सिरियलये! पिक्चरये तीन तास बघून, माणूस ते बंद करून, टाकतात संपला विषय संपला. पण फोनवर असं नाही ना! रील बघत चाललं तर, माणूस कितीही तेे समजतय मनाला आपल्या?
समजत म्हज असं की, रात्री अकरा वाजून जातात. पण मोबाईल ठेवायचं इच्छा होत नाही. म्हणजे टाइमच कळत नाही ना आपल्याला.
ही चांगली गोष्ट नाहीये हे कळायलाय, पण वळत नाही म्हणल्यासारखं.
हो तसच झालंय, ते मी क! स्क्रीन स्क्रीन टाइम दिल्याने आपल्याला कसं आहे, म्हणजे आपला दुरावा येतो नातेवाईकांमध्ये.
हो! हो! आणि ते कस! आणि व्यसन लागत चाललंय माणसांचं! त्याच्या मूळ थोडासा! फोनचा वापर कमी केला पाहिजे लोकांनी, कमीत, कमी दिवसामध्ये झोपतो तेवढा वेळच बंद आहे. पण डेली, दिवसामध्ये पण निदान चार पाच तास तरी कोन बंद पाहिजे.
हम्मः! कस पण झोपण्या अगोदर पण मोबाईल! उठल्यावर लगेच सकाळी, गुड मॉर्निंगचे मेसेज!.
हो! हो! हो! गुड मॉर्निंग मेसेज आता मेसेज! चा ही जमाणा राहिला नाही आता स्टेटस! प्रत्येक जण जे काही करत, ते स्टेटस टाकायचं. गुड मॉर्निंग पासून ते हो म्हणजे ते पण चुकीच आहे, काही ठिकाणी हो, हो! हो!. मुलगा शाळेत चाललाय स्टेटस!. पहिला दिवस आहे स्टेटस!.
स शा शाळा स्कूल उघडली मुलांची!
हो! सगळ्यांचे स्टेटस शाळेतूनही तेच, चालू आहे. कारण प्र ते कसे मुलांच काही, आलंय का नाही ते? बघण्यासाठी फोन? म्हणजे शाळेत असं! जायची इच्छा! !
तय चांगला पण आहे आणि, वाईट पण तेवढाच होत चाललाय.
आप आता चांगलं म्हणलं तर समजा, कुणी इथून! गावाला चाललंय दुसरीकडं!. वयस्करे पण त्यांच्याकडे फोन असल्यावर आपण, बोलू शकतो!. अरे काई कुठपर्यंत पोहोचला, हा! काय ट्रॅक करू शकलो त्यांना?.
हो! आणि तसं म्हणजे परत बिल भरायला, अगोदर तिथे जावं लागायचं.
हो ना! हो ना!. हा आता ऑनलाईन तुम्ही, बिलिंग भरू शकतात. ऑनलाईन शॉपिंग साठी तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करता येतं. बिल पे करता येतं! फोनवरून.
फोन पे म्हणजे कसं बँकेत जायचं पण काम नाही, एवढा वेळ वाचतो, म्हणजे घरी बसुन बसुन!. त्याच्या हेयानं कसं झालंय! लठ्ठ पणा येतोय, लोकांमध्ये!. नये आपण कस त्या निमित त्या निमित्तानी तरी बाहेर जायचो. म्हणजे आपला वर्कआउट व्हायचं.
वर्कआउट व्हायचं. आता फिरायला लोक समजा वर्कआउटला नाही गेले - तर ते हेडफोन घालणार. फोनवर गाणी लावणार. म्हणजे ते कंटिन्यू त्याच्याच आहेत. बरचस चांगल. खूप चांगलं आहे. पण चांगलं कमी आणि वाईट जास्त गोष्ट - -ष्टी करायला लागलेत लोक.
अं. तेच आहे. म कसंय मुलां आपण पाहतो मग मुलांना तीच सवय लागते ना?
हो ना. हो ना. आणि मुलंही तेच करणार ना आपण जे करतो तेच.
ते आई वडिलांचच पाहून मुलं शिकतात ना? ते मुलांना कोरोनामुळे जास्त मुलांना सवय लागली मोबाईलची.
लागली सवय लागली. आणि बऱ्याच मुलं असे आहेत की लहान लहान मुलांना असे मोठ्या नंबर- चे चष्मे लागलेयत फक्त फोन मुळे. हां. टीव्हीच कस लिमिटेड स्टॉक असेल - टीव्हीचे त्याच्यात टाइम सेट असतो चार घंटे. हा. फोन कंटिन्यू हातामध्ये पाहिजे. हो ब्राईटनेस - जास्त असतो. त्याच्यामुळ मुलांच्या डोळ्यालाही त्रास- आपल्या मोठ्यांना पण त्रास होतच आहे त्याचा. हो पाठ दुख - खी वाढत चाललय. हात- पण काही वेळेला ते कंटिन्यू हातात धरून धरून, हा. मुंग्या येतात हाताला.
खाली बघून मोबाईल एक सारखा म्हणजे इतकं आपण त्याच्यात गुंतवून जातो. कि ते आपली मानदुखी इतकी वाढते तरी लक्ष राहत नाही. मग नंतर कळत आपल्याला.
हो ना. नाही तेच तर होत चाललं ना. टी व्ही, फोन लॅपटॉप आ- समजा जे वर्किंग वुमन आहे त्यांना- त्यामुळं तर काय करतात? तिथं कम्प्युटर वर काम करणार दिवसभर- त्याच्यात त्यात वेळ भेटला की ते फोन बघणार. पुन्हा घरी येऊन फोन बघणार. आता दिवसभर मी काम केलंय. संध्याकाळी फोन बघितला पाहिजे. आराम. हा. फोनचा वापर कमी केला पाहिजे. आणि टीव्हीचाही कमीच. हा. टीव्हीचाही कमीच. आता न्यूज बघायला लागलो तर टीव्ही वर पण एकच न्यूज शंभरदा दाखवतात.
हो.
त्याच्यामुळे तेही कमी केलं पाहिजे. पहिलं कसं होतं? शनिवारी रविवारी पिक्चर असायचा. मग मुल- वर्जून बघायचे दोन दिवस. एरवी काही नाही. मग तसच टायमिंग असायला पाहिजे. टी व्हीचा पण.
स्वतः पण म्हणजे असं मामाच्या गावाला मावशीच्या गावाला जाईल. हो. म्हणजे सगळं एकत्र बसून असं म्हणजे असं गेम खेळायच किंवा आता तसं नाहीये सगळे- तिथे पण गेल्यावर, तेच मोबाईलमध्ये मुलं पण मोबाईलमध्ये.
आता गेम पण खेळतात मुलं तर मोबाईल मध्येच. हो चोरचिट्टी नाही. पळापळीचे तर खेल खेळच नाहीयेत मुलांना.
ते आधीचे खेळ तर आता.
हां. हां. आणि फक्त फोनमुळे आणि समजा काही कुठं गार्डनला गेल तर मुलं खेळतील- पण आई वडील घेऊन जाणारे फोन बघत बसतात. तिथ. ते मुलं काय खेळतेत, हां. ते मुलांचं बघायचं काय- स
म. ना आता कसं आहे मोबाईल मध्ये इतके म्हणजे वाईट वाईट व्हिडिओ टाकतात की मुलांवर वाईट परिणाम येतो ना.
हो ना हो ना.
पण कामात व्यस्त न तो मुलांकडे बघत पण नाही किती ते काय बघ
काय बघतायेत, आता माझ्यात मुलीला फोन न बघता पण तिच्या डोळ्यांचा विकासच झाला नाही त मायनस तीन साडेतीन नंबरचा चस्
मग त्यांचा म्हणजे विकास होत नाही ना.
हा आणि ते ते म्हणा आपण प्रेग्नेन्सी मध्ये फोन बघतो त्याच्यामध्ये
मग हो तेच मा घरचे आधी सांगायची ना मोबाईल बघू नका. का मुलं पण तसेच बघतील ते तर म्हणजे आ तसंच झालंय
अनुभव गेत लाय त्याच्यामुळे
हो हो माझ माझी मुलगी पण मोबाईल पहिल्याशिवाय जेवत नाही.
हा जेवतान, आणि किती जेवतत ते पण मुलांना कळत नाही मी किती किती खायले ते फोन बघण्याच्या नादात, हा किती पण येऊ द्या खायचच फक्त
त्यांना कळत नाही म्हण ते आपल्याला विटामिन्स जातय का? मग आपण काय खातोय? हे नाही कळत त्यांना.
ते कप कडबा खाल्ल्यासारख हाय, फोन बघत बघत जेवत असतील ना त्यांना चव कळत नाही नाही काही कळत नाही काही नाही, फक्त खात राहत
खादरक, म्हणजे पोट भरलं का ते पण पडत नाही त्यांना म्हणजे असं त्यांच डायजेशन सिस्टम खराब होते न तशा ने, त्यांना पचन क्रिया वाढव म्हणजेच होत नाही.
हा, आणि तेच म्हणजे प्रमाण बाहेर पण तेच आहे प्र प्रत्येक घरामध्ये तेच ये, आपल्या मुलांनाही वाटत असावं लागतं घरी. आाई वडलाला वेळ नाही एक फोन मुलांसाठी ठेवा लागायला आता चांगलं पण ये, समजा कुठ शाळेमध्ये काही अडचण आली तर आपण जाऊ शकतो पटकुल्या.
हो जाऊ शकतो, म्हणजे त्यांना असं म्हणजे ग्रुप आता टीचरांनी कसं एक ग्रुप जॉईन केलंय जिने आपल्याला ते काय करतात शाळेत, त्यांच्या काय शिकवतात ते सगळं करत आपल्याला पण मुलांसाठी म्हणजे तितकच सोई देतो मोबाईल तेच्यासाठी म्हणजे योग्य नाही अत.
चांगलं पण ये, कारण म्हणजे आता सध्या गुन्हेगाराच प्रमाण वाढत चाललंय का तर फोनमुळेच चाललंय. कुणी आता स्टेटस टाकत, कुठे कोण ट्रॅक होत, लगेच गरज नाही एवढं जास्त तुम्ही
हम गरज नाही ये ना, तिच मी कस ये आप त्याची पण भिती वाटती की आपला आपण मुलांकडे मोबाईल दिला ये तर ते ए पी के फाईल ओप ण करतील, त्याच्या मुळेच खूप फ्रॉड वाढ चालय ना अशाने.
समजा कोण पण आपले ब्लॉक होऊन जातेत, पहिला असं होतं की तीन चार घरांमध्ये एखादी टीव्ही असायची सगळे लोक एकत्र बसून टीव्ही बघायचे. आता घरा गलीत चार पाच फोन झालेत.
हो सगळं मुला टॅप घेऊन मंगतात, दहावीला जात नाही नवविला जात नेमल शाळेतून टॅप घ्यायला लावलाय अभ्यासासाठी टॅप पाहिजे आता जास्त म्हणजे सगळ स्क्रीन टाइम जास्त वाढत चालला ये.
वाढत चाललं त्याच्यामुळे डोळ्याचे आजार मेंदू काम करत नाही.
हो हो तेच ना
डोळ्याचे काम मेंदूचा आजार.
त्याचाने विकास वाढत नाही ना मग. आपणच कमी करायला हवा आपल्यापासूनच. तेव्हाच मुलं कमी करतील.
हो ना, आपला फोन कमी असला की मुलांचाही कमी होतो आपोआप. काही टायम पाठीेमागे मराठवाड्यामध्ये नेट बंद होत पूर्ण. रिलॅक्स वाटायचं एकदम अस बंद ये तर. ठीक आहे काही नाही आपलं कुणाला कळत नाही, आपल्याला काही कळत नाही आणि रिलॅक्स वाटत होत. तसं एखादा आठवड्यामध्ये एक दिवस अस पाहिजे की त्या दिवशी नेट नाही. आठवड्याची कशी सुट्टी असती रविवार. त्या दिवशी दिवसभर नेट बंद.
आता ते तसच सांगितलं होतं ना कि ते आता कस गॅस च. म्हणजे स्टॉक संपलाय तस म्हणे आता मोबाईल पण नेट म्हणजे कनेक्शन बंद होणार. आहे तर इतके टेन्शन मध्ये आले होते लोक की
हो हो आणि खूप लोकांनी अशे बँकेत कॅश घरी आणून ठेवली. आता पैसे पण लोक वापरत नाहीत ना. फोन फोन असल्यावर.
बाकीच्याना तर, म्हणजे कस जगाव मोबाईल शिवाय हेच कळत नाहीत.
हो ना हो ना. त्याच्यातच पैसे असतात मग गरज नाही एक रुपयया बाजारात घेऊन जायची. ची गरज नाही. फोन पे वापरा पेटीएम वापरा हा आणि आता नेट बंद होणार आहेत. मग, बँकेतून पैसे लोकांनी बरेचसे काढून नेऊन ठेवलेत घरी आणू अ आणू. बँकेतून पैसे आपल्या आपल्या जवळ असायला पाहिजेत.
तेच आणि कस म्हणजे मोबाईल आपण असं एक ते पण चांगलंय म्हणजे आपण असं
नाही मुलांच म्हणण्यापेक्षा आपलंही असंच झालंय की आपण जोपर्यंत फोन स्विच ऑफ होत नाही. आगर खूप जास्त झोपेत येत नाही तोपर्यंत आपण फोन बघ
बंद करायच. कस आपलं म्हणजे कोणी परदेशात गेलो तर आपण त्याला त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. ते मोबाईल मध्ये त्याच्यासाठी पण चांगला ये तो
कुठल्याही पाठीवर जाऊ द्या माणूस आपण त्याला व्हिडिओ कॉल करून समजा बघू शकता आपल्या जवळ त्याच्या मू होय, आपलं पण बरंच झालंय ना अस. माहेरी जायची एवढी ओढ राहिली नाही. रोज वर बघू शकतो आपण.
लहान मुलाना तर तेच म्हणजे आजी आजोबा रोज व्हिडिओ कॉल करता दिवसातून दोन वेळेस. त्यां ना मग त्यांना पण अशी इच्छा रहात नाही की आपण भेटायला जावं. आधी न पाहुणे यायचे. तेच ना.
हा चालेल ठीक आहे छान वाटलं तुमच्याशी बोलून ह हो हो हो हो हो हो हो चालेल मेसेज